हॅलो
हां बोल,
आता रेंज येते ग तुला मला मी गच्छवर आलो आपस आता पुलाला अंंदर वेगल, हा झालं आ हे सॉरी, तर मी हे म्हणत की आता मी चालो ना वापस,
झालं का रे ते ते झालं का तुझं ते झालं का तुझं बोलायचं होतं ना,
हा ते बोलायचं झालं आता माझ ते एक होतं आता चालू आहे म्हणजे जे आहे ते,
हम्म आता काही एक नाही अर ते एक दिलं नव्हतं. टोला,
हा ते ना,
हां
दिलेलं झाला होईल आता एकच बाकीन दिलेले होऊन जात आता.
हा अरे ते एका याचं होत नाते पाण्याचे ह ते ते चॉकलेटच होत एक पाय आणि एक केचा बॉक्स होता बाय हा
चॉकलेटचं बंद होतं मी गेलतो
हा तेक होता बाई चॉक ते एक होतं बाई चॉकलेटच बॉक्स होत एक बाकी होत चॉकलेटचा बॉक्स तो तू
हा तोच आता एक चॉकलेट बॉक्स आहे ना तो ऑर्डर केलाय तो ऑन ऑन द वे चालू य तो
म तेठी का
हो येणारे आता उद्या का परवा
हम्म
म्हणजेच काही मिनिटांमध्ये कॉल येईल मला परत कि रिसिव झालाय तर मला ऑर्डर घ्यायला जावं लागेल तिकडं
हम्म
समजल ना तुला
हा समजलं मला
हा तेच ऑर्डर घ्यायच होत आता तेच समोरून जस समजून जाई कट झालं कळून जात म ऑर्डर आला का नाही तर राहील प्रोसिजर मध्ये
डिलेिव्हरी कट की होती पण समजा तू कॅन्सल केल्यावर होईल ना
नाही सोमवार कॅन्सल करायला पाहिजे माझ्या कॅन्सलची गरज नाही मला तर ऑर्डर पाहिजे ना सवरून जसं तीन याच्यावर आलं कट होऊन जाईल तुला समजलंस मग सगळं समवरच्यावर आता काहीतरी दीड मे बी असेल दीड दीड दोन हजार
अरे आटी हा ते पिझ्झा डिलेवर तीसच घंट्यात करतानाे तीन घंट्यात ती दीन मिनिटात माहिे तीन दहा मिनटं वाटत आहेईन वीस मिनटं अर्धा घंटा लागत त्यांना
अरे ट्रॅफिक पण तर राहतो ना वरून कस प्रॉब्लेम आहे तो घर शोधण्यात आहेत
तीन नंतर ते तीन मिनिटाच्या नंतर मग ते म्हणता फ्री डिलेव्हरी आहे ना.
हा ते फ्री डिलरची स्कीम राहते त्यांची पे नाही करावं लागत त्यांना आणि काही काची राती जर भेट
तीन मिनटे झाली का त्याच्यानंतर फ्री डिलिवर्ही
हा फ्री डिलिव्हरी डारेक्टग डिले्ह होनात मगडरेट होन जात सगं
हम्म
आता तीन मिनिटं होण्यासाठी तीन नाही तीस मिनिट लागलंय ना तीस मिनटमध्ये ऑर्डर माझा रिसीव होईल
हम् जव चालेलं आहे घराच्या
हो जवळ चागय जरा एक दोन मिनट लागल म्हणे जरा पुढे जाऊ द्यावं हा तो आता एरियामध्येध्ये आलाय फक्त शोधतोय कुठे मी सांगतच नाही आहे
जाव दे काही न तर चांग त्याला